येत हा येतोय मॅम माझा आवाज तुम्हाला हा हा येत हां ॲक्च्युली मॅम क कॉल करण्याचं कारण असं होतं की मला ना तुमच्याशी एक दहा मिनिट आपलं जे आपली जी परंपरा आहे ना पहिल्यापासून चालत आलेली म्हणजे खूप आहे जसे की अभंग पोवाडे, वारी, लग्नसमारंभ वगैरे खूप आहेत. तर अ मला लग्न स संभारंभ म्हणजे मी नुक आता हा जो सीझन आहे तो लग्नाचा वगैरे चालूच आहे, तर मग म्हटलं आपली जी परंपरा आहे प्राचीन काळापासून आलेली लग्न तर या लग्नाबद्दल आपण बोलूया मग अ तुम्ही पण तुमचे काही अनु सतील ते सांगा आणि मी पण सांगेन तर तुमच्याकडे दहा मिनिट वेळ आहे का? हो मॅम हो ठीक आहे तर आता लग्न म्हण ल की आपण आ मला आठवतंय ते गडबड आणि गोंधळच. आता विविध संस् कृतीमध्ये विविध धर्मांमध्ये लग्न हे वेगवेगळ्या प्रक कारे केले जाते. एक एक ठिकाणी अ म्हणजे लगेच आणि लग्नाचं पण खूप साऱ्या पद्धती आहेत. जसे की या श यादी लग्न म्हटलं जात म्हणजे झ पट ह लगेच केला जातो, आणि एक एक लग्न जे असतात खूप मोठ्याने उत्साहाने म्हणजे मिरवणूक वगैरे काढून लग्नं केली जातात. तर अशा पद्धतीने आमच्या म्हणजे आमच्या गावी किंवा आमच्या शहरी वगैरे कशा पद्धतीने लग्न केलं जातं हे मी तुम्हाला सा ते तर सर्वात प्रथम लग्न म्हणजे अ दोन म्हणजे हे अ व्यक्तींमधील एक समन्वय असतो म्हणजे त्यामुळे आपली परंपरा आपली जी पिढी आहे ती पुढे वाढत जावी यासाठी केलं जाणारं एक म्हणजे लग्न. तर त्यासाठी सर्वप्रथम ना सा खरपुडा म्हणजे तुम्ही ऐकलं असणार आहे सा साखरपुडा हा केला जातो. म्हणजे एकमेकांना सोन्याची अंगठी किंवा आपल्याकडे जे अ ज्या दागिन्यांची अंगठी असेल ती, मुलग्याला मुलगीने मुलग्याला आणि मुल मुलग्यानी मुलगीला अशी दिली जात तो ते जे आहे म्हणजे साखर. पुढा जी ही परंपरा. आहे ही लग्नापेक्षा का कमी नसते त्या म्हणजे लग्नासारख. त्यामध्ये सगळ्या सगळ्याच्या्या प्रथा आहेत. म्हणजे सगळे जे ठरलेली आहे ते सगळं होत असत. म्हणजे. हार घालण्या. सून अ अगदी ते अ सगळे पूजा वगैरे करूपर्यंत म्हणजे सेम लग्नासारखं साखरपुड्यामध्ये होतं फक्त लग्नामध्ये फेरे घेतले जातात आणि साखरपुड्यामध्ये घेतले जातात. नाही आणि लग्नामध्ये आपण मंगळ. सूत्राने सिंदूर लावतो मुलगीला आणि साखरपुडामध्ये तस होत नाही. तर म्हणजे आपण ज्यावेळीस करतो तर त्यावेळी आपले पन्नास टक्के लग्न जे आहे त्या व्यक्तीसोबत झालेले आहे असे म्हणायला काही हरकत नाही. आता त्यानंतर लग म येते म्हणजे मुहूर्तमेढ तर मुहूर्तमेढ आपण रोवतो म्हणजे एखादं झाड उमराचं उबराच ख उबराचं झाड वहिनी उमराचच ना वाहिनी उमराच पण. ओ वा. म आपण ते झाड आणून बहुतेक उंबराचच म्हणा पण त्याबद्दल एवढी अशी एक्झॅक्ट कल्पना अहो मग कशाचं झाड रोवलं जातं मग ते रोवल्यानंतर म्हणजे घराच्या लग्नाची सुरुवात होते काटेरी झाड असते ते कसलं म्ह हा हा मला माहित नव्हतं ऍक्चुअल मध्ये त्या झाडाबद्दल मी फक्त बघितलं नव्हतं म्हणजे कसं तेव्हा माझं लग्न झालेलं त्याबद्दल मला त्या म्हणजे त्या बद त्या बाबतीत मला काही प्रत्यक्षात रित्या एक्सपिरियन्स नाही आहे. ह ठीक आहे तुम्ही सांगितलं त्याबद्दल तुमचं थँक्यू. मग त्यानंतर अ मुहूर्त मेढ रोवल्या नंतर असे म्हटले जाते की लग्नाची सुरुवात झाली मग त्यानंतर घरी मांसाहार वगैरे करण्यास सक्त मनाई असते असे म्हटले जाते असे म्हणजे मला सांगण्यात आलेली होती मला एक्झॅक्ट काही माहित नाही मग म लग्नाचं घर म्हटलं की खूप छान अशी म्हजे गर दि असते सर्व कुटुंब सर्व सदस्य लांब लांबून जे असतात ते आलेले असतात. आणि मुलगीकड लग्न म्हणले की खूप सारे कार्यक्रम असतात आणि मुलां तरी ते म्हणलं तरी पण ते पण म्हणजे खूप सारे कार्यक्रम असे असतात. आता मुलगी कडे म्हटलं तर बांगड्या घालण्या चा पण एक छानसा कार्यक्रम असतो त्यामध्ये स्त्रिया अ म्हणजे बँगल्स वगैरे हिरव्या कलरचा चुडा वगैरे भरून घेतात. त्यावेळी गाणी वगैरे लावली जातात आता हळद म्हणजे, लग्नामधील हळद ही पण मोठ्या उत्साहाने साजरी केलेले एक फंक्शन मांडलं जातं. त्या कार्यक्रमामध्ये देखील अ म्हणजे हळी हळद लावली जाते हळदीमुळे चेहरा उजळला जातो. असं म्हणतात त्यामुळे हळदही लावली जाते आणि खूप छान असं म्हणजे त्या दिवशी देखील डॉलबी वगैरे लावून दंग गा मस्ती वगैरे केली जाते. आणि हळदीच्या नंतर मग त्या त्याच्या दुसऱ्या दिवशी मेहंदीचा वगैरे कार्य कार्यक्रम असतो. हा घेतला जातो. मग मेहंदी वगैरे झाल्यानंतर त्यानंतर लग्न जे आहे ते घेतलं जात मग लग्नाच्या दिवशी अं खूप अशी गडबड गोंधळ सनईचा वगैरे, आवाज येत असतो. डॉल्बीचा आणि काही ठिकाणी जे लग्न आहे, ते दारात केलं जातं. मांडव वगैरे घालून तर काही ठिकाणी जे लग्न असतं ते हॉलमध्ये केलं जातं त्यांच्या त्यांच्या ते म्हणजे कुटुंबावर डिपेंड असतं मग अशा पद्धतीने लग्ना मध्येे अ खूप सारे लोक येतात तिकड चे तीकडचे सर्वजण एकत्र येऊन बोलतात बसतात आणि अशा पद्धतीने छान असं ते लग्न समारंभ संपन्न होतो लग्नामध्ये खूप सारे भेटवस्तू येत असतात लग्नामध् ते अ सामान वगैरे अस त्यामध्ये म्हणजे जेवण देखील असतं म्हणजेरं आ सा केला जातो त्या तुमच्याकडे कशा पद्धतीने केला जातो.
हा म्हणजे तुम्ही जे काय म्हटलं की लग्नाबद्दल तुम्ही चांगली सांगितली की अगदी साखरखुड्या पाासून ते लग्नापर्यंत जिथ तुम्ही काही जी काही तुमच्या इकडे परंपरा आहे. ती परंपरा मला माहिती सांगितलं की खरंच म्हणजे खूप तुमच्या इकडे छान प्रतीमने लग्न असं म्हणजे करतात. तसच आमच्या इकडे पण ते लग्न केलं जात आ्हीज आणि अ म्हणजे, स किती म्हणत कि अ नवरा नवरी म्हणजे दोघांचा एक समन्वय अ दोन व्यक्तींचा समन्वय झालेला असतात मग ह
कट लागला
हा बरं ठीक आहे मग अशा पद्धतीने जे काही लग्न स लग्न करण्याची आपल्या परंपरा आहे त्या परंपरेनुसार आपण चालत असतो म्हणजे प्रत्येकांची परंपरा ही वेगवेगळी असते मग आता जर मुस्लिम दुसऱ्या समाजात.
दुऱ्या सजात मग तिकडे फक्त अ नवरा नवीरना म्हणजे करतात व डोक्याना करून आपल्या म्हणजे सेंदूर वगैरे होतात क बस एवढत कारण टिकली वगैरेव म्हणजे ला पद्धत नसते वगैरे वगैरे हे म्हणजे प्रत्येक त्याच्यामध्ये वेगवेगळे पद्धत असते तसच आपल्या या समाजात सुद्धा वेग पद्धत आहे खरंच म्हणजे जो काही आपली काही कन्सेप्ट आहे ते खरंच खूप छान आहे आता आता हे आपलं आपण कलियुग चालू आहे आता कलियुगामध्ये े मु मु म्हणजे जास्त कररें मरे करत लव्ह मॅरेजकडे जास्ग कोर्ट मॅरेज करतात मग ते लग्ना जास्त महव राहत नाही ना फडली ना कसच म्हणजे गुण वगैरे काहीच पाहिले जात नाही फक्त उठायचं कोर्ट मॅरेज किंवा बघायचं आणि सरकारचा आधार घेऊन ते लग्न करतात तिथे ना कुठली माती जुडतात म फक्त त्या लोघांच जे काही समन्वय आहे तेिथे जुडलं जातं मग ते काय फॅमिलीच्या विरोधात असो किंवा अ अनेक जगिरात जाऊन केलेलं लग्न असतं पण आता जर काही आरजी महाराज मध्ये बघतो असतो तर मगज म मध्ये आपल्या इकडे खूप छान पद्धत आहे की नव न म्हणजे मुलगा मुलगीला मुलीच्या घरी
गथे छान पोहे वगैरे दिले जातात मग मग त्यांना जर पटलं तर मग तिथे हो म्हणला म्हणतात मग त्यांना फोन केले जातात मग त्यांनी पण म्हणजे त्यांच्या घरी जातात मगथ गेल्यानंतर त्यांची बोलणी वगैरे होते तुमचं घर वगैरे पस पहिला घर पाहण्याचा कार्यक्रम होतो आणि घर पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर म्हणजे तिथे म्हणजे जे काही अ म्हणजे तिच्या्या माहेरची मंडळी आहे तिचं सुखसोयीच पाहत असतात मग तिजं तिच्या घरी जाऊन म्हणजे ति म्हणजे तिझं घर तेन चेक करता किती म्हणजे त्याला शेत वगैरे आहे कि हे सगळं चेक करत असतात आणि मग हे चेक केल्यानंतर मग यादी वगैरे होते यादीमध्ये म्हणजे जो यादी म्हणजे दोन म्हणजे त्यांचा जो काही आयुष्याची यादी आहे ते म्हणजे एका डारी म किंवा
किंवा एका अ कागदामध्ये लिहिली जाते म्हणजे किती काही द्यायचं आहे किती हे करायचं आहे सगळ मुलं गेलं जातं मग नंतर त्या यादीप्रमाणे म्हणजे काही जे काही सोनं वगैरे घालायच असतं ते सोन गलत ग नंतर अनेक कार्यक्रम साज केले जातात म्हज ठेवले जातात की जस की मेहंदी असो हळद असो उड्यावर म्हणजे मुलीकडे जस चूडा बांधण्याचा कार्यक्रम असतो आच्या इकडे फक्त मेहंदी वगैरे असते आणि
मग मुलग्याला वगैरे मेहंदी काढली जाते मेहंदी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच हळद असते हळद सुद्धा जात्या व दळी जाते अनेक वयस्कर बालका ज्या असतात त्या गाणं वगैरे म्हणत असतात जस की हळदीचं वगैरे आणि असं छान पद्धतीने लग्न
झाल हळद वगैरे होती दुसऱ्या दिवशी मग लग्न होतं लग्न झाल्यानंतर म्हणजे दोघं म्हणजे ते मग माहेर मुलगीच्या बाहेरकडून काहीत भेट वस्तूला दिला जातात जस की बेड वगैरे हे सगळं दिलं जातं अशा पधतीने ह आपल्या जे
ला
ला लग्न ही पार पडत असतात हो बरोबर, बरोबर ना म्हणजे एखादा संसार नव्याने सुरू होण्या ठी जे काही रुकवत आहेर सामान आहे ते त्या मुलगा आणि मुल ज ज संसार जो आहे तो सुखाचा आणि आनंददायी हो म्हणजे हा आपली राष्ट्रातील परंपरा आहे ती प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत खूप छानशा पद्धतीने लोक त्याला व्यवस्थित प्रतिसाद देत आणि ही परंपरा अशीच पुढे अद्यापत राहावी आणि अशीच चालू राहावी हेच मी म्हणजे सांगन तु ख शछ छान पद्धती तने अगदी आधीपासून लात र्यंत खूप छान पद्धतीने सांगितला आणि तुमचा मौल्यवान वेळ मला दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवा हो मॅम हो ओके बाय बाय